हा बोला हा येतोय येतोय. अं नाही जाऊन आता जेवायचं तुमचं?
होय आवरल आता.
हा हा.
ह काय जॉब काय नाहीता आवरायचं बघा थोडं झालंय.
हा हा.
बाकीच आहे की भांडी वगैरे घासायची.
हो ते काय दिवसभर चालूच असतय.
होय एक झालं कि एक चालूच असतय.
होय घरातली काम कधी काही संपत नाहीत त हम्म.
काय जॉब करताय काय तुम्ही?
नाही घरीच असते.
घरीच अस
हो तुम्ही?
नाही मी पण घरीच असते लहान बाळ आहे त्यामुळे नाही अजून. शाळेला गेले की जायचं बाहेर.
हो, आता लहान आहे का?
तीन वर्षाची आहे.
हा हा.
शाळेत सोडायचं.
होय, शाळेला जायला लागली की मग बघायचं कुठेतरी. हम्म, बाकी काय करताय मग?
काय नाही, पाऊस
पाऊस नाहीये, मळभ असं वातावरण झालंय पावसाचं...
हा-हा.
पाऊस तर काही नाही, तुमच्याकडं?
आमच्याकडे पण आहे तसंच वातावरण आहे. परवा तेवढा लागला होता, त्याच्यानंतर काही नाही लागला.
आमच्या इकडे अजून पाऊसच नाहीये.
हा, इकडं पण तसच आहे. वाढल्या, होय, पाऊस लागून गेला की परत गरमी वाढते ना!
हम्म, आता खरं दोन तीन दिवस जरा कमी वाटायला लागलय, ते मळभ असल्यामुळे...
होय!
हा, मग आंब्याचा सीझन वगैरे संपला की नाही? हा-हा.
आता पाऊस पडल्यानंतर जरा बंद, कारण किडे वगैरे होतात ना, अळी
होय, कमी होतात मग त्याच्यानंतर, हम्म.
चालू करायचं.
होय-होय, ह्या वर्षी जरा किडकेच पाड आहेत.
ते मधे पाऊस लागला, त्याच्यानंतर ते हेच झालं ना.... खराब झालं.
हो-होय, भरपूर म्हणजे, आमच्या गावाकडनं तर म्हणजे, असं त्यांचे कल आंबे आहेत ना, त्यांना... म्हणजे पूर्ण किडच
कीड... नुकसानच कि झालं सगळं!
हो, शेतकऱ्यांचं नुकसानच झालं, ते विकू पण शकत नाहीत ना ते दुसऱ्यांना.
पिकल्यानंतर काय, आत कापल्यानंतर काय... हेच की!
हो-होय, आणि मग कसं, दुसऱ्यांना कसं फस फोन आपण विकू शकत नाही, मग ते काय... एकेकांनी काढलेच नाहीत हे-ह्याची
आता खराबच होऊन जाणार! तर काय, कुजूनच जाणार ना ते? मी तर काय करणार? काढून पण काय उपयोग नाही त्याचा.
होय, आणि विकल्यावर, आणि नंतर आणि गिऱ्हाईक म्हणणार, यांना, आम्हाला अस होय होय. तेचकी.
बाजारात वगैरे आहेत ते, तेच चालू आहेत, गावाकडनं यायचस की.
होय-होय.
ते पण कुठे चांगले असतात? बाजारातले पण थोडे कीडके वगैरे असतात.
होय, ते पण नाही चांगले, आणि केमिकल पण वाप
वापरलेलं असतंय, होय, ते जास्त महाग पण होते आत आत्ता तर जरा स्वस्त झालेत.
आता कमी झालेत, पावसामुळे आणि जास्त कमी होतील.
कमी होतात. होय, आता कोण खायला बघत नाही ना. पहिला जरा-ज पेट्या वगैरे ते महाग होतय ना दोन हजार, तीन हजार अस होतय.
होय.
तवा कुठं कोण थुंकत्यात मग कमी आलं कीच खातात.
हम्म आताच काय? आणि नंतर नंतर आणि मग पोट बिघडतय, म्हणून आणि कोण नाही खायचे असतय.
होय आणि तेच घेतलेलेच्यात, पण ग आ आत ग ब वरून चांगले दिसतात आणि आतून खराब होतात ना मग.
व्हय व्हय.
कुणा जायचं की?
हम्म हम्म तेच होतय.
होय यंदा भरपुर आंबे होते तसे बघ. आल्यावर सगळीकडे आंबे च आंबे आहेत.
होय होय आंबेच आणि ह्या वर्षी पण भरपूर आंबे खाल्ले. गावाकड इकडच
होय तेच की म चालू झाल्यापासन सीझन चालू झाल्यापासून आहेत आंबे चालू
हो हो उन्हाळ्याची सुट्टीला गेला नाही का मग?
होय जाऊन आले की तुम्ही?
हो आम्ही पण जाऊन आलो.
हा हा.
हम्म.
तर उन्हाळ्यासाठी उन यान खूप गरमी होती यंदा
होय जास्तच गरमी आहे आणि आता पण चालूच हाय गरमी
थंडी वाजते सकाळच पण दिवसभर असं थंड गरमी भरपू पुर येतय.
हा ह्या वर्षीचा म्हणजे उन्हाळा वेगळाच आहे म्हणजे जास्तच तापमान वाढलय.
होय सांगितलेलंच ना तापमान यावेळी जास्त हे वाढणार हाय म्हणून
हो आणि पाऊस पण कमीच
कमीच हाय अजून पण नाहीच, हाय पाऊस आता चालू व्हायला पाहिजे होता.
होय गेल्या वर्षी बघा एप्रिलच एप्रिल पासन चालू झालता.
एप्रिल मे पासून चालूच होता, ते पूर्ण दिवाळीपर्यंत चालूच होता पाऊस
होय आणि ह्या वर्षी आता पाऊस म्हणत्यात तर पाऊस नाही.
होय आता पाहिजे कि शेतीला पाहिजे स आता टोकन वगैरे केल्या
होय आता टोकनी करणाऱ्यांचं, ते म्हणजे हेच नुकसानच हाय की
होय म आता कसं बोरवेलचच पाणी पाजाल्यात ज्याचं हाय त्यांनी पाजतात नाही त्यांनी काय करायचं म.
नाही त्यांचं म ते नुकसानच कि मुंग्या तेन खात्यात ना ते सगळ
होय आतल्याआत गर्मीन पण खराब होतय ना धान्य ते
होय. तेच तुमच्याकडे टोकनी असते का?
होय आमच्या इत टोकनीपण असतय रोपांच पण असतय. म आताच तत तरवा वगैरे टाकतात आणि मग त्याला बोरचं वगैरे पाणी असं देत्यात. मग टाकले आमच्याकड टोकनी सुद्धा झाली. सगळ्यांची पण पाऊसच नाही. गेल्या वर्षी कस पाऊस होता भरपूर लागला, त्याच्यामुळे नुकसानच झालं ना कुणाकुनाच ते टोकण्याच वगैरे राहिलं.
हो लवकरच चालू झालं ना गेल्या वर्षी
त तसं लोकांनी अ आधीच टोकूनुन ठेवलय पण पाऊसच न्हायी आता हुशार झालेत लोकं पण पाऊस
हं अ पाऊस पण हुशार झालाय या वर्षी. होय होय.
ह आवरलं तुमचं सगळं.
होय आवरल आता अजून जेवायच हाय. हा हा.
ते काय दिवसभर चालूच असतय सकाळी उठल्यापासून.
होय होय जरा जरा करत राहायचंहं अ हम्म. होय.
हम्म.
आता घरात बसून श्श अ न्हाई अजून बघायचंय कोणता तरी क्लास आ. तेन करायच म्हणाय लागलोय जॉब करण्यापेक्षा.
हा मेस बंद केली का मग.
हो मेस बंदय आता ते गॅस मुळे तेन रेट तेन वाढलेत ना.
अजून पण चालू न्हय कुठ कुठ अ बंदच अय.
होय मग म्हणून ते गॅस. त्यालाच पैशे सगळं घालायला लागणार मग उरतच न्हय काय त्याच्यात.
होय फायदा तरी व्हायला पाहिजे एवढं घातल्यासारखं.
होय आणि मग त ते कस लय जास्त वेळ म्हणजे काम तेन कराय लागतय सकाळी लव लवकर जाऊन संध्याकाळी वेळ होतय यायला आणि.
होय दिवसाभर आपलं चालूच असतय कस्टमर येईल तस हे.
होय मग त्याच्यात मग कायतर फायदा तरी व्हायला
व्हय त्याच्यापेक्षा जॉब केलेला कुठतरी बर अस वाटतय.
होय. ते म्हणूनच पप्पा पण म्हणाले जाऊदरकडे ग्या
होय खरंच आता युद्ध वगैरे थांबलं तरी पण काही असं हेच नाही.
नाही गॅसचा रेटच वाढवून ठेवलाय ना त्यांनी. हम्म आणि कस ते चा चुलीवरती चालू आहे, जरा हॉटेल. त गॅस म्हणजे कमी प्रमाणात भेटत भेटायला लागल्यात पण जास्त भेटत
जास्त रेट होय दोन दोन अडीच. अडीच हजार रुपये घ्यायला लागल्यात.
होय तेवढा हाय.
होय आणि कसं पंचेचाळीस दिवसान पंचवीस दिवसानं. मग तेवढं आपलं जायला तरी पाहिजे ना पंचेचाळीस दिवस.
आम्हाला आठ दिवसाला गॅस लागत. मग त्याच्यामुळे म्हंटलं आता कुठं काय करत बसत म्ह काय कुठं काय करत बसायचं म्हणून बंदच केलं तिकडे.
होय तेच का चालू झालं कि म बघायच. एकदम रेट व्यवस्थित व्हाय लागल की, मग चालू करायचं.
होय होय.
हम्म.
हम्म.
काय नाही.
काय नाही बघा चाललंय आता काय.
निवांत.
हम्.
ह ह क्लास वगैरे मग करायचा आता भरपूर आहे, शिवण क्लास वगैरे पण आहेत.
तेच शिवण क्लासच काहीतरी करायचं म्हणायला लागलोय.
होय त्यात पण ब्लाउज ला वगैरे बाहेर खूप रेट आहे.
हो म्हणजे आपापली शिवले तरी चालते. हम्म ते घरातल्या घरात शिलाई भरपूर आहे. हम्म तेच मग आप आपलं काय काहीतरी शिवलं तर दुसरं बाहेर पैसे घालण्यापेक्षा
होय आणि आपल्या शिवाय शिवय बाहेरच्याचे पण घेता येतं ना, तेवढंच आपल्या घरात काय तरी.
हो आणि आता घरातरी बसून काय करायचंय. कंटाळाच येते घरात बसून आता कोण दिवसभर नसतय संध्याकाळी सगळे येत होय.
हम्म नाही एक तास लगे घ राात गमत नाही मग
नाही आणि मग सारखींदा मोबाईल मो
मोबाईल दिवसभर मग काय बोगायचं बघून बघून
हो ते पण बघून खंटाळेत. हो
तेच की काय काहीतरी करत राहायचं आपलं
होय.
हम्म.
आणि माणूस कामात पाहिजे बघा.
होय नक होय काय सुचत नाही मग काय करायचं. काय करायचं, रोज उठून आपलं हायच ते
मग ते रुटीन हाय ते आणि घरातलं पण तेच तेच करू वाटत नाही. ज उठून तेच करा.
रोज आहे आपला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तेच तेच तेच कंटा येेत. ते आपल्या एक क्लास तु वगैरे अससं आवरून पटकऱ्यान जायला येते, हा बाबा काहीतरी करायचं आहे.
होय होय बाहेर जायचं बाहेर जायचं म्हंटलं की घरातलं सगळं आरायला होतय, आणि घरात अस की हा कराय येतंय असं असं. असं चालत होते.
चालेल करेन मा आणि परत तुम्हाला कॉल. ह आवरा तुमच.